हॅलो.
हॅलो येतोय काय आवाज?
हा या लागला की.
हा. काय नाही बघ बसलोय बघ निवन तर काय करायचं पाऊस पडाला लागलाय.
हम्म पावसाच कुठ तरी ट्रीप काढवा लागेल.
कुठं काढायचं ट्रीप पावसाळ्यात
हम्म वनडे कठ चालु या की.
वनडे चालते की. खरं जरा कमी यायला पाहिजे की पाऊस कसला पाऊस पडाय लागलाय.
कमी आलाये काल पर्वापेक्षा तर आज कमी आहे.
ह जरा आलाय सोड मगाशी उघडलेला आता जरा पडाया लागलाय आणि बारीक
हम्म हम्म इकडं तर कमी आलाय मस्त वातावरण झालं इकडे.
वातावरण आहे हम्म असं छान वाटतय पाऊस पळून गेला की जरा ऊन जरा असं पडलं की वातावरण छान वाटते.
ते तर आहेच की.
हम्म मग कुठे जायच म्हणतोसं वनडे ट्रीपला.
ते गगनगिरी साईड ला जाऊ म्हणते तिकडं वातावरण भारी आहे.
होय तिकड काय, काय आहे काय माहित नाही बा मला तिकडचं काय.
तिकडं का गगनगिरीला मंदिर आहेत दोन वरती खालती.
हा.
मग येताना तिथं पॉइंट आहेत एक, तीन, चार पॉईंट आहेत बघण्यासारखे.
होय.
हम्म म ते याच. अ तिथं एक रामलिंग एक आहे. ते व्हिडिओ टाकलेला माहिती आहे इन्स्टॉल ते धबधबाचा रामलिंगचा
मल टाकलेला असते हा हा हा छान आहे रे पाणी कसलं पण आलंय रत
अ ते तिकडचं रामलिंग आहे आणि तिथं अस गुहे सारखं आहे तिथं शिवलिंग आहेत
होय
ते मंदिर दिसते नाही त्याच्या खाली असं म्हणजे गोहेगत आहे.
हा.
आणि तिथं प शिवलिंग आहेत.
होय.
हम्म
छान आहे तिथं रामलिंग जायसारखं असेल का नाही आता
हम्म तिकडचं रामलिंग आहे परत तिथं त पा यदा वाढा तत अ चपाटलेला पचारलेला पिक्चरर
पछाडलेला
शूटिंग हा त्याच शूटिंग लत तिथं ते वाडा पण नाही तिथं
हय
हमं
तिकड येते व ते वाडा पाटलाच्याडा हा ह पछाडलेल्या पिक्चर मधलं तिथं झाले आहे ते गगनगिरी तिकडच्या साईड ला झालेय ते
हा
तिकडे एक रामलिंग आहे
ह तिकडे राबलीय
अरे मला वाटलं ते घेतल्या रामलिंगचच आहे वाटलं मला पहिला
नाही दमलिंग ल ठिकाणी आहे
मी आपल्या इथलं म्हणजे कोल्हा हातक बसला रामलीम म्ह लागली मी
नाही नाही ते हात
मी एवढं का पा झा इथं आम्ही पहिला जातो तवा तर का एवढं पाणी नसायचं आणि आतांस सपाणी आलेली म्हळू रामलीला
ते ते खचाये
तिकडचं रामलिंग आहे हेय
हम्म
हम् हम् हम्म हम् हम मला वाटलं हेकडचं आहे
ए ते आता क प्रत्येक एरियात वेगवेगळ्या ठिकाणी रामलिंगा आहे तेथेकडच रामलिंगा आहे
होय भारी पाणी कसलं छान पडाला रेचतं अगदी धबधबबात पाणी पडायला लागले
कायम बारा महिने पाणी असतील तिथे
असस्त ह भारी त
कमी असते आता ज जास्त असते
त्या पावसाळ्यात पाणी येते ना
हम्म हम् तिकडे जाऊन या म्हणाल
तू खरं बरा हो की बाबा व्हायला लागलं काय सरळ हो दे पहिला
हम ते काय होते एवढा काही ते आता थोड्या दिवसात होते बर
हम् तर ट्रिप प्लॅन करायची म्हटलं तर तुझा पाय व्यवस्थित व्हायला पाहिजे पहिला मग जायवे सगळेजण मिून आणि काय मग
मग आणि कुठं असं स्पोर्ट्स तुला माहिती आहे तिकडचं क कि किंवा दुसरीकडे
तिकडचं मला काय माहत नाही कधी गेलो नाही तिकड मी
काय त स होताना कोल पूर्वर्णननी या
कोल्हापूरला जवढंच कोल्हापूरची अंबाबाई ज्योतिबा पन्नाळा रंकाळा एवढंच रेकॉडच मी तेवढंच केले
हम्
आणि कनेरी मठ कनेरी मठ पण जव बघून वर्ष झाल जवळ जवळ दहा बारा वर्षाच्या पण जास्त
वेळ ते आता मी लहान असताना गेलतो तिकडे
हम लहान असताना गेलेल तेव्हा त्याच्यावर कनेरी मठ सुद्धा बघायला मिळाले नाही
अ गेल ना
हम्म आता छान झालेय म ना कनरिम गटमध्ये आता अडीचशे रुपय आपल्याेघ क दहा का वीस रुपये तिक होत नाही फक्त
होय
आता अडीचशे रुपये तिकीट झालंय म्हणा त्यांच्या आतले सगळं हे पण बदल गुहे ते भडज च एक होत माहित का आपण भुलेलो एकदम म आत गेल्या गेल्या
हा हा
बघितल्यावर ते स्वामी बसलेल्यावर ते मूर्ती आहे कि तिथं ते सगळं चेंज केल्या जातात सगळं म्हण
बघायला पाहिजे
हम्म आणि ते बाहेर सगळं ते शेतकऱ्यांच ते सगं ते मूर्त आहेत ते सगळ्या जनावरांचे वगैरे म्हणजे असं. आपलं दैनंदिन जीवन म्हणजे. कस ते बाहेर त्यांनी दाखवलं नाही का ते एकां पा ति बाहेर आहे बघ त्या मूर्त्या ब निवड के जात ह. काळातलं दाखवले जात्यावर एक जण दळा लागले पोरं खेळतेली. हे असं दाखवलेले म्हणताय ते
हा हा
आपल्याता आपण छानच ते का काय रिनोव्हेशन केल्या म्हणाले आता बघायला पाहिजे काय काय केलंत तिकडं पण जाऊन या म्हणजे तिकडच्या कोल्हापूरच्या तिकड सगळ एकदाच फिरून यायचं मग
हम्म चालत आहे वनडे मध्ये जेवढं पॉईंट कव्हवर होत ते बघायचं
हा जाऊन यायचं ांगती म ग्या
मग बाकीचा बाकीच्याना पण विचारा का त्यात
कीची काय तयारच होत्या सोड आपण पाच सहा जण आहेच
हम्म
घरातले मोठे जण घ्यायचं
मग तुम्ही कोण आहे
आम्ही काय मी मिस्टर म्हणजे पोरी
तुम्ही काय मोठं नाही मग
मोठ म्हणजे अ आपले एक जे ड्रे म्हणजे मम्मी पप्पा तुझे मम्मी पप्पा म्हणायला लाग कोणाचच काय बघायचं त्यांना तर कवा फिरायला मिळणार त्यांना तर कोण. होय आपल्याशिवाय
ते तर हाय की
हा त्यांना पण फिरायला पाहिजे की आपला आपण काय आपण काय नंतर आणि कवा पण जाऊ शकतोय मग त्यांना त्यांचं वय हाय तेवढंच त्यांना फिरवाय फिरवून आणायचं.
हम्म हे पलीकडचे जात सत आ इकडे तिकडे
हा ते काय ते आणि फिरतात त्याने कोणाला नेत पण नाहीत आणि चला पण म्हणत नाही.
तर आपल्या आई बाबांना आपणच न्हायला पाहिजे ना दुसरे कोण येणारच नाही आई बाबा तुझ्या आ बाबाला आम्ही घेऊन जातो. फिरायला
हम् असंल कोणाला घेऊन जातील.
कोण घेऊन जात नाहीत मग मी म्हंटलं आपल्याबरोबर त्यांना पण घेऊन जायचं त्यांची पण ट्रीप होत्या.
हम्म.
मस्तपैकी एन्जॉय पण होतोय ना जरा डेली लाईफ मधन
तू असतील तेवढं मजा येते.
मज्जा येत्या
हम्
बघूया की जरा प्लॅन करूया.
जात अस यांना बाहेर पडल सगळं कुठ
हा तुझ जरा कवरअप कर लवकर
हम्म.
मग जाऊन येऊया एक दिवस दोन दिवस वाट ज वन डे स्टे करूया.
हा.
सगळंच फिराय सगळंच फिरायचं होतय आपलं.
हूं म तिकड गेल्यावर रिसॉर्ट टाईप काय तर करायचं.
हा रिसॉर्ट वगैरे असतातच की हॉटेल वगैरे एखादं रूम बुक करायची एक मी तर दोन कुणाला लागतील आता एवढी जण आपण म्हटल्यावर
रिसॉल्ट टाईप काय तर केलं की नाय म तिथं ऍक्टिव्हटी पण करता येईल तिथं
हा ऍक्टिव्हटीज पण असतात ते रिसॉर्ट च्या
हम्म
ते काय म्हणत्यात ते पण येणार
हम्म
मग कुठ तुमच्या दोघांनी भुतांसनी घेऊन जायचं म्हटल्यावर अवघड आहे.
मग त्यास्नी कुठ सोडतोस बाबा
ती एक गप बसायला पाहिजेत की
म काय फिरायचय फिरायच म्हंटल्यावर गंप बसतील की
हम्म तिथं काय ये ये
काय तर खाया लागल. त्याचा गाडीत दंगा करत्यात नाचतात तेवढं आपलं पण एंटरटेनमेंट होतय.
हम्म, ते तर आहेच कि
हम्म.
एन्जॉय फुल
एन्जॉय होतोय त्यांच्यामुळं
व्हयं बारकी पोर असल्याशिवाय काय मज्जा येत नाही.
त्यांच रडणं आरडणं दंगा
ती बारक्या झोपली काय
झोपल्यात म्हणून तर शांतही नाही तर असा फोन नॉर्मली होतच नाही
हम्म
झोपल्या तरच शांत असतय. नायतर लय दंगा असतोय त्यांचा
तरी नशिब आज कोण आ आता कोण आल नाहीये येतील आता थोडया वेळात आणि परत
हं, काय सारखं कोणता न कोणता विजीट येते सोड तुला
काल आमचा नुसता कॉल केलो नी आलो लगेच
हा म्हणूनच तुला म्हंटलं मी झाला नंतर कॉल कर जरा दुपारचं कोण नसते तवा म्हणजे कसं बॅकग्राउंड नोईज येत नाही ना आणि तो कॉलमध्ये नुसता बॅकग्राऊंड नोईजच ऐकू येतोय. ग गावाला
आणि त्यांना का आता ग बसा म्हणता येता येतंय
हम्म
गप बसा म्हणून पण चालत नाहीत.
होय आणि काय मग
काय नाही निवांत.
पाऊस पडालाय काय म्हटलं.
पाऊस तर काय नाही नुसत वातावरण झालं इकडे
हा आ हित जरा पडला मगाशी आता आणि जरा वातावरण क्लिअर झाली आहे. आता जरा
हम्म चालतंय फोन करतो तुला
हा-हा चालते. बाय
हां-हां